हॅलो हा बोला ताई.
हा, आता मगाचाच, हा मगाचाच विषय कंटिन्यू करू.
हो हो
चालेल, मी पण अशाच प्रकारच करते. पण अ म्हणजे एवढ तुम च्या इतक नाही करत काम. पण थोड्याशा म्हणजे, अगदी घरगुती प्रमाणात म्हणालात तरी चालेल. हा म्हणजे ऍक्च्युली मी एका ठिकाणी जॉब करत होते तर ते फॅमिली काउन्सिलिंग सेंटर होत. एका काॅ सोशल वर्कर अ जे कॉलेज होत, एम एस डब्ल्यूचं कॉलेज होत. त्यांची ती अडॉप्टेड एजन्सी होती. त्याच्यामधनं, मग या कार्याची सवय म्हणजे, एक सुरुवात झाली. आणि सुरुवात झाली तर, ते अ म ह्याच्यातन जर जस माहिती होत गेलं, तस तस कामाला सुरुवात करत गेले मग. मग कसं म्हणजे नेमकं आपला विषय, आपलं शब्द कसे मांडायचे? हे, हे आपल्याला त्या त्याच्यातन शिकायला मिळतं. बरंच शिकायला मिळत अशा कामात आपल्याला, आपली वैयक्तिक प्रगती पण खूप होते.
हो ते आहेच. आपल्याला पण कळतं ना, आपण आपल्या घरासाठी काय आलं पाहिजे.
हा. आणि सामाजिक प्रश्न सोडवताना मुळात म्हणजे हा, हा प्रसंग जर आपल्यावरती आला असता, एखाद तर आपण काय केलं असत? मग अशा पद्धत तिन जर ते समोरची समस्या सोडवली तर, अ म्हणजे चांगल्या प्रमाणात, म्हणजे अगदी प्रामाणिकपणे ती समस्या सोडवली जाते. कोणा कुठलाही पक्षपात न करता.
हो बरोबर आहे. आता कसं घरगुती पण असतात ना काही विषय. ते पण येतात माझ्याकडे कधी कधी. म्हणजे कसं असतं? मी पोलीस स्टेशनच्या पदावर इथे. तर मग अ हो, हो हो महिला समिती. म्हणजे बरेच ज्या समित्या असतात ना ज्या पण नवीन तयार होतील, त्या पहिलं नाव माझं असतं त्या समितीत. म्हणजे ते पोलिसच घेतात. त्यांना माहितीय आहे, कोण काम करणार आहे. पण ते कसं होतं आमच्याकडं मेन जिल्ह्याचं इथे ऑफिसे आमच्या गावाला. पण आमच्या गावातले बरेचसे लोक आहे ना, म्हणजे लोकांनी जर विचारलं ना इथे महिलांचा ते जी तक्रार करता त्याच हॉपिस कुठे? तर ते पहिलं माझं नाव सांगतात. ते अशी अशी व्यक्ती तिथे, आता माझं कसं रस्त्यावर घर असल्यामुळे जा तिथे जाऊन त्यांना भेटा. असं त्यांच्या या या ठिकाणी त्यांच घर आहे. तर मग ते आले की मग मला विचार किंवा आमच्या जे आजूबाजूचे त्यांना असं वाटत की ही काहीतरी अ चांगलं सांगू शकेल बॉ असं. आपलं एक, शेवटी क्रेडेट असतं, नाव असतं. नाही का, नाही नाही ही चांगलाच आपल्याला पर्याय सांगेल. चांगलीच माहिती देईल. मग ते येतात, असे लेडीज घेऊन कि, ते नवरा बायकोंचे त्यांचे भांडण असतात. किंवा सासू सासऱ्यांचा काहीतरी त्रास असतो. मग ती आईवडिलांकडे राहते. आपण त्यांना एक चांगली माहिती द्यायची, चांगलं सजेशन द्यायचं. कि बाई तू असं नाही असं कर. अ घ इकडे राहून काही उपयोग नाहीये, तू नवऱ्याकडेच राहा. होईल ते काहीतरी व्यवस्थित त्यातून मार्ग काढायचा काहीतरी. असं पण करत असतो आम्ही. म्हणजे येतात हम् बरेचशे आपले जे जवळचे ना. ते म्हणतात नाही चला तिच्याकडे, ती खूप चांगलं सांगेल. आणि योग्य तो मार्ग सांगेल कारण आपल्याला माहितीय ना हे, कोर्टन, केसेस, तक्रारी करून काही उपयोग नाही. अर्ध आयुष्य त्याच्या निघून जात.
आणि परत काही त्याच्यात ना निष्पन्न तर काहीच होत नाही. चांगलं तर निष्पन्न काहीच होत नाही.
हो. तुमचं पूर्ण जे जगण्याचं आयुष्य असतं ते आपण म्हणतो ना आपली जवानी त्याच्यात निघून जाती. त्या कोर्टकचेरीत मग काय उपयोग आहे तुमचा लढून कोणासाठी लढायचं लढायचं क कशासाठी ते?
मग कायता? आणि ते जर चांगल्या म्हणजे असे कायद्याचे आत्ता कायदा थोडासा बायकांच्या बाजूनी पण आहे. त्याच्यामुळे त्या कायद्याची मदत पण घेता येते कि, बाबा कायद्याचे जे अनेक पोट नियम आहेत. नियम आहेत. पोट नियम आहेत. त्याचा म त्याचा ची मदत घेऊन आपल्याला ते प्रश्न सोडवता येतात. किंवा बा बघ याचे हे चांगले पण परिणाम हा चांगला परिणाम आहे आणि वाईट परिणाम आहे. आता तुला काय घ्यायचं ते बाई तू घे. असं सांगितलं की, मग बरोबर समोरच्या व्यक्ती बरोबर ऍडज म्हणजे तिला जे पाहिजे ते घेते.
हो आणि किती जरी बोललं ना तरी हे बघ लेडीजचा विषय आजही पूर्वी जसा होता, तसच आहे आज पण आज पण तिला घरात काम करावंच लागतं. ती कलेक्टर झाली तरी तिला घरी येऊन भांडे घासावच लागतं हा विषय तिथल्या तिथंच आहे. कुठ तरी कॉम्प्रोमाइज करणच आहे.
हो
त्याशिवाय संसार होत नाही ना...
नाही होत म्हणजे आपल्या मराठी समाजात तरी नाही म्हणजे महाराष्ट्रीयन त्याच्यामध्ये तरी नाहीच नाही.
नाहीच आहे. कारण करणच आहे तिला तिला सगळ्यांचं मन धरणच आहे. घरात सासू -सासरे असतील मग
आपल्याकडे एक वेळ आपल्याकडे अ स्वयंपाकाला म्हणजे धुन्या भांडायला बाई लावते. पण स्वयंपाकाला बाई नाही लावत.
हो नाही लावत.
स्वयंपाक तरी कमीत- कमी बाईनी केलाच पाहिजे. घरात आपल्या बाईनी असा तरी म्हणजे अजून तरी असा नियम आहे. म्हणजे तो म्हणजे अलिखित नियम आहे.
हो
किंवा तू निदान घरातली चूल तरी बाई घरच्या बाईनी पेटवली पाहिजे. बाकी धुण, भांडी, फरशी ज्याला त्याला आपण मुलांनी बाई लावू शकतो. मुलांनी माणूस लावू शकतो.
हो त्या गोष्टीला लावू शकतो. बरोबर आहे. आपल्या घरचं म्हणजे जो आपला नवरा असेल त्याला पण अपेक्षा असते ना की, माझ्या बायकोच्या हातचा मला खायला मिळा
हा मग काय तर नाही म्हणजे आहेच ना अजूनही आपली मानसिकता तशीच आहे.
हो तशीच आहे.
आणि त्याच्यामध्ये ती असणं पण मला नाही म्हणजे आपल्याला असं आपण बघतो की, आता बऱ्याचशा विपरीत घटना पण घडतात सध्या पण मग अ हे जे नियम आहे जे असे अलिखित नियम आहेत म्हणजे असं काही कोणी लिहिलेलं नाही. ठासून लेले की हे असंच पाहिजे तसं पाहिजे. पण एक जो अलिखित नियम आहे तर ते ते काही ठिकाणी. आहेत ते बरोबर आहेत. असं पटत पण की असं असलंच पाहिजे.
हो असलंच पाहिजे खरंच असलं पाहिजे.
पाहिजे काही नियम अटी हे पुढच्या म्हणजे मागच्या ज्या काही आहेत आपल्याला जे संस्कार आहेत. आपल्या आधीच्या पिढीने दिलेले म्हणा किंवा आपल्याकडे काही पारंपरिक नियम असे आलेले आहे.
हो हो
ते पूर्वापार चालत आलेले जे नियम आहेत ते ते आपल्याला अ काही ठिकाणी ते बरोबरच वाटतात की हे पाहिजेच. की असं नाही की हे हे चुकीचं आहे असं नाहीय कारण आपण बाहेर जात. तर जर आपण म्हंटलं की बाई म्हणजे बाहेच्या बाईच्या हातन स्वयंपाक करून घ्यायचं म्हंटलं तर ते आपली आई किंवा आपण स्वतः जो स्वयंपाक करतो तोच स्वयंपाक ह जी ती बाई करणार मोलाने लावलेली बाई करणारी तोच स्वयपाक जो आपण केला. तर त्या आपल्या हाताच्या चवीत आणि त्या बाईच्या हाताच्या चवीत मटेरियल सेम क्वांटिटी सेम पण टेस्टमध्ये फरक असते.
हो फरक असतो. शेवटी कस आपण जे बनवतो. आपले विचार आचार तेच्यात गेलेले असत आपलं
हा हा हा की ही व्यक्ती माझ्या मुलाला आवड ही हा पदार्थ माझ्या मुलाला आवडतो. हा पदार्थ माझ्या नवऱ्याला आवडतो. हा पदार्थ माझ्या सासूला आवडतो. हा पदार्थ माझ्या सासूने मला असं शिकवला मग त्यावेेळेला सासू मला असं म्हणाली होती. हे टाकताना हे असं नाही करायचं हे टाकताना तसं नाही करायचं म्हणजे एक जे एक अस लिंक असते प्रत्येक आपल्या ह्याच्यामध्ये मग ते जे संस् कार असतात किंवा ते जे असतात एक असे नात ती बांधली गेलेली असतात. ती प्रत्येक गोष्टीचीशी वीण बांधलेली असते. मग हे आत त्याच्या पिढीसाठी म्हणा किंवा थोडसे हे पूर्वपर म्हणजे चालत आलेले नियम थोडेसे असावेतच असं हे पण आहे अगदीच सगळं सोडून द्यावं असं नाहीये आणि अगदीच सगळं धरून बसावं असं ह नाहीे पण दोनी हा दोन्हीचा समतोल आपल्याला राखणं मग आपण कुठल्या गोष्ट हा आपण कुठल्या गोष्टींचा समतोल राखायचा. हे त्या त्या व्यक्तीवरती अवलंबून राहत.
हो नाही ते नियम आहे. ना ते योग्यच आहे. पूर्वीपासून चाललेले. हा आता ही संस्कृती बदलली. असं वाटतं बायकांना मी कमवते मग मी कशाला करू पण तसं नसतं ते शेवटी प्रत्येकाला अपेक्षा असते. तेन मुलांना पण अपेक्षा असते. माझ्या आईनी माझ्यासाठी हे बनवावं ते करावं. असं
मग आणि मुख्य म्हणजे कसं होतं की आपण जर केलं नाही. आपण जर आपल्या मुलांसाठी आपल्या घरासाठी जर केलं नाही तर उद्या आपल्यावर जा्या वळेला वेळे येते. ता आपल्या अंगात रग आहे. आपले हातपाय हालतायत पण ज्यावेेळेला आपण जागेवर बसू त्यावेळेला आपल्याला कोण विचारेन?
हा मग आपले मुलं तेच करतील ना आम्ही लहान असताना तुम्ही बाई लावली म आम्ही पण बाई लावतो तुमच्यासाठी.
म आपण हो मग आपण त्यांच्याकडनं अपेक्षा करणं ज्या वेळेला आपली जी मानसिक ता होणार जे आपल्याला वाईट वाटणं जे आपल्या तब चांग चांगली तब्येत केवळ विचारांनी आपली तब्येत खराब होणार. म्हणजे हे सगळं आलंच ना त्या अनुषंगाने.
हा आणि माणूस विचाराने जास्त थकतो लवकर.
मग काय तेच तर ना आणि कसं होत की त्या अ त्याच्यामुळे घरातलं सगळंच म्हणजे एक माणूस आजारी पडलं का सगळे घर आजारी पडतं.
हो ते तर आहेच खरंच ह्या जुन्या गोष् टी ना खूप छान आहे बरं का खरंच.
आणि त्याच्याकडे बघण्याचा आणि आता आपल्याला त्याची प्रकर्षण ही जाणीव होती आहे कि ब अ आपण हे का असं चालू ठेवलं पाहिजे हा हे प जे आपल्या जुन्या परंपरा आहे ते थोड्या प्रमाणात अगदी म्हणत नाही की पहिल्यापास म्हणजे जशा पूर्वी चालायच्या तशाच आपण केल्या पाहिजे असं नाहीये. पण एक क त्याचे हे तोडून पण नाही टाकली पाहिजे नाळ पण तोडली नाही पाहिजे. असं पण एक असलं पाहिजे अस
हो बरोबर आहे नाही त्या जपल्याच पाहिजे सगळ्या संस् कृती परंपरा
मग काय तर चालेल म ताई तुम्ही करा आता. मी केला होता आता तुम्ही करा आता हा हो. थँक्यूॅ मॅम थँक्यू.
हो हो वेलकम वेल